हा आवाजत हा तुमचा बॅकग्राऊंड मलाही आवाज आलाय बघ
हा हा मी हिकडं हे करते की
हा मग अ काय करताय म्हणलास
होय शांडगच की करते सगळ्या प्रकारच कवाळुच शाबू बटाटूच शाबूच परत लांबड सांडग डिस्को उरदाच पापड
होय हा ह भरपूर करताय कि म मग ते कवाळाच्या मध्ये काय मिक्स करायचं
काय ते तांदळाचच की कवाळूच शाबू आणि हे कवाळू कवाळूची ते हे करून घ्यायचं खिसून घ्यायचं आणि मं ते शाबू भिजून घ्यायचं रात्री भिजत ठेवायचं
हा
हम् ते सकाळी किसूून हे करून घ्यायचं ते आणि हा मग पाणी उकळायला ठेवायचं अंदाज हे करून ठेवायचा कशी
हा हा हा हा
मग ते साबू जरा शिजत आल्यावर मग ते कवाळूच कीस घालायचं
हा म्हणजे शाबू नि्मे शिजल्यानंतर मग
हा ते घालायचं हा खिसून ठेवायच हे करायचं तयारी करून ठेवायचं सगळं ते आणि हे करायच म्ह झाल्यावर ते एक ऊकळी मारलं म्हणजे झालं म शिजत ते
हा ते घालायचं मग तुम्ही एकटीच घालताय का
नाही आहेत की सासू पण घालताहेत की
हा हा हा तेच म्हणलं कारण ते लवकर लागत हा पटपट काही कागद अंथरल्या वर होऊन जात
होय चमचा न भरा भरा होतय ते हो.
म ते पूर्ण वाळलेलं अस किलोवर अजून करून देताय का
होय होय वाळल्यावर किलो किलोवर जास्ती दोन किलो साबू आणि एक हे सगळं घालायला लागते मग एक किलो होतंय
होय होय कारण ते वाळल्यानंतर ना त्याच वजन कमी होतय ना. हम्म बरोबर आहे. म ते कसं किलो विकता?
दोनशे वीस रुपये हो.
अका वळू स महाग असते नाय. हो. साबु
जाम महाग असते का वाळू महाग असते ना
होय होय काय आवाज येई नाय
आवाज यायलाय तिकडे गेलेलो मी जरा रेंज नाही तिकडं ते बाळ उठलेय का बघायला गेलतो, बाळ उठलेय घेतलेय सासू बाईन आमच्या अम मग कवाळू महाग असते. हे नाही मी पण एकदा मध्ये आणल होत घराची वास्तू.
होय महागच तथ. त्या. रते होय होय त्या अंग दुखत नाही खाल्ल्यावरती. ते. ते चांड कतीे.
काहीतरी अंगदुखी किंवा कमरेसाठी काहीतरी खातात ते ते बघून खायला मन होत नाही पण मी नाही. कधी खाल्लेलं पण म्हणतात बाबा की.
हा होय चांगला असते शरीला ला आपल्या.
हा मग. दोनशे रुपये किलो देताय म आता समजा आता शाबुत तर बघा किती ऐंशी रुपये किलो आहे ना का साठ रु
होय साठ-सत्तर
आता समजा दोन किलो शाबू तुम्ही घातला तरी सात दुनी चौदा एकशे चाळीस रुपये झाले, आणि कवाळू तर शंभर रुपये पन्नास रुपये हाय शंभर रुपये धरा कवाळाच काय मग झालं किती दोनशे साठ रुपये झा मग पुन्हा तुमचा गॅसचा किंवा चुलीचा खर्च म्हणा, तुमचं करायची मेहनत मग तुम्हाला परवडतय कसं ओ.
हा
नाही नाही कारण कसं आहे तुम्ही वि कताय म्हणल्याव चौ तुम्हाला सगळं ते राहून कायतर राहायला पाहिजे. ्म् राहायला पाहिजे ना काय
हम्म तस त्याला जरा हे होतंय डिस्कोचं लांबड्याचं जरा हे हु तय रातय. अ कुरुंड्या हेच जरा हे होतंय ओ जास्त. ते जर घ्यायला लागतंय की नाही पैसे हे एवढंच पाणी ते हे करतात बायका, दर जास्त आहे तुमचं असं तसं म्ह घ्या
बरं बरं खेळा लागल्यात. ते मी फोनवर बोल त असताना हसालंय. हा
हम्म हम्म
आणि अनं काय बरं मग तेच. मला विचारायचं होत की एवढं म्हणजे ते करायचं ते करायचं आणि पुन्हा ते तस वजन पन भरपूर आणि पैसे कमी मग तुम्ही रेट वाढवायची हो.
वाढवलं तर ते कस करत्यात अ एवढ तर काय तेवढं तर काय अस करत्यात असूदे म्हणून करतेय
बरोबर आहे कारण तर बघाय की दोन एक किलो शाबू पुन्हा ते एक कवाळ पूर्ण झाले तिथेच अडीचशे रुपये तुम्ही दोनशे रुपयला विकतायसा परवडणार कस म्हणजे तुम्हाला मेहनतीचे तर पैसे भेटाय नको काय एक तीनशे रुपये किलो तर
होय तसं म्हटलं तर लई महाग हाय लई महाग हाय खरतात
होय नाही नाही नाही म्हणायच तुम्ही हो आता आणि ज्याला गरज आहे ते घे तय पन्नास रुपये वाढवायचं. हे तुम्ही म्हणजे कोण पन्नास रुपये कर नाही एढ बघ आता नाही नाही वाढवा तुम्ही म्हणायचता गॅसचा दर वाढलाय पुन्हा म्हणायचं सगळं वाढल्यात म्हणायचं. काय तर भेटाय पाहिजे कि तुम्हाला तेच्यातून मगं मग हीत उगच काय आपण फूकटच तर हे केल्यासारखं झालं नाही ना राबल्यास.
होय हुं, हुं
म उडदाचे पापड काय उडीद दळून आणताय काय?
होय उडीच दळून आणतोय. हम् त्यात हे घालायचं ह हे पापड खार असते की आपलं ते ते घालायचं आणि तेव पुुडी घालायच सगळं मसाल्याच
कसली पुडी घालायची?
ते पापडच असतय की मसाला.
काय तर
पापड खार पण घालायच आणि ते मसाला पण असतोय. पुढे ते त्यात सगळं मिर हे ते असत जास्त जास्त सगळं.
हा, हा, हा, हा
म म आटायचं आणि सावलीला वळवाय
होय होय साल पाप उन्हात घालायचं नाही लाल होतय.
लाल पण होतय तिजे तुकडे पर पडत्यात हम्
दिवस देली म्हणजे झालं.
हा ते आमच्या सासूबाईने पण केलं होतं मी काय नव्हतो गेलो करायला. मी बघितलेलं होते त्यानी असं घरात बसूनच लाटून सावलीला घात
हा.
चांगल होतयं खर खायला ते
होय होय छान लागते तळवून हे करून छान लागते.
पण खातात आवडी
आमचा टेस्ट असते जास्त तसलच खायला लागते.
हम्म चांगलं वाटतंय असं जरी तळुन समजा दुपारदा बसलं जर झालं तरी चालतय उडीद चांगले असतात शरीराला आणखीन काय? मग आज घातलेत का नाही पापड.
होय घातली की डिस्कोच सास तुम्ही घातल्यात आज मी खाली आवरल सगळं किती गोल असते बघा ते आपण लहान मुलं खात नाहीत काय ते ओ चकलीसारखं असते बघा ते अ एक-एक रुपयाला दोन-दोन रुपयाला ते पहा पुढत न मिळतय की
हा हा हा असतय असतय त्याला डिस्को म्हणयच काय म्हणजे चौकने असते ते काय गोल गोल म मशी हे नाही काय त्याचं
हम्म नाही आपलं ह्याच्याच कि सांडगाच्या होतातच की करून घेतले ते साचा
हा साठ तळून घेतलाये.
बर बर हं.
आणि हे करायचं हातचं
हा हा हा हा चाललं. चांगलाय बघा बिझनेस चांगलाय तुमच. करायला हरकत नाही खरं आम्हाला पण मोठठी मुलं होऊ देत
होय होय मुलं मोठीेच झालेत. मोठ मुलं झालं कनई जरा होतय पण मुलांन संगट होत नाई ते सगळी एकत्र हे करून करायला पाहिजे. ह.
ह आता आमची कशी जॉईंट फॅमिली आहे त्यामुळे चाल
होय होय चालतयं चालतयं हा एकट जरा आतलं जरा करायचं एकटं जण मग तर करून हे होत नाई करायला येताय नाई.
हम्म.
सकाळी डब असत्यात. हम.
बरोबर आहे सकाळ म्हणजे समजा आता आमची चूल पण आहे तर चुलीवर काय भरपूर शिजतय पण
होय होय होय होय चुलीवर लगेच शिजतंय.
शिज
हम्म हम्म. व्यवस्थित जर सगळीकडे जाळ लाग तय नाही त्यला.
हा व्यवस्थित लागतो जाळ, फक्त कस लक्ष देत बस
हा लक्ष देतच जरा जाळ घालत बसायला लागतंय हालवायला पाहिजे जाळ जरा ह होय होय.
मग काय कर
हम
व्यवस्थित होतय बराय ते म्हणजे गिरायकास
होय होय ह्या वेळी जास्त लाँच, ्हणजे एमेकांचं बघून बघून हे काय आपलं -आपलं, आम्ही कोणाला सांगितलंच नाही काय नाही जे एकेकजण, एकेकजण म्हणून गेलेले सगळं सांगतात शेजारी हे ते. परगावातलं नेल. आता आणि आले बघा इचलकरंजीत. चालेल आता इचलकरंजीच विस किलो तेल घेऊन गेल डिस्को. आता आणि दहा किलो सांगितलं.
होय ह ह.
मग तेच घाललंय ते काल दोन किलोच घाटलं, परवादिवशी दोन किलोच घाटलं. आज दोन किलोच. हा हा. चालतय चालतय.
करतो मी तुम्हाला कॉल आधी पहिला.
हा हा.
चालतंय आवरल्यावर तुमच पण आवरा तोपर्यंत हा ठिव का?